हा. बोला कि मॅडम.
हा. बोला कि. नाही. तुमी ते आंब ताकाची कधी कडी करतात.
काय म्हंटला?
ताकाची कडी
ताकाची कडी करतोय. बेसनचं पीठ लावून करतोय.
बेसनच पिठ लाऊन?
हा. तुम्ही कसं लावताय? तुम्ही काय करताय?
आम्ही बेसनचं पीठ तर कधी नाही लावलेलं. मी ज्वारीच आपल जान तांदूळ घालून मिक्स केलेलं असतय कनी भाकरीसाठी,
हा.
ते घालतोय चवीसाठी.
होय काय? मी थोडस बेसनचं पीठ लावतोय म्हणजे एक दोन चमचे दोन ग्लास ताक असेल तर नाही एक एक अर्धी वाटी बेसनचं पीठ त्यात घालतोय. कालवून, मिक्स करुन आणि मग त्याला आपली मिर्ची कडीपत्ता ची फोडणी द्यायची हळ तून घालून न त्यात ते ताक होतायच फक्त हलवत हलवत हे करायचं पूर्ण अशी उकळी येऊ देत नाही एवढच करतोय. अशी कडी करतोय आम्ही. आणि जास्त करून हिरवी मिर हा.
आम्ही जे करतोय ते पीठ घालून पूर्णस उकलतो वो असं. दोन दिवस राहते गरम गरम करून खात ते.
राहत्या?
त्यामुळेती पीठ घातल्यामुळे फुटत नाही नाही जास्त.
हा हा हा होय मग आमच्याकडे मी बेसन घालून करतो ते पण घट्ट होत्या
हा.
आणि अस अ कधी कधी हिरवी मिरची पण घालतेय कधी कधी लाल मिर पण घालते फोडणीत. ती पण चव ब भारी वाटत. करून बघतो मी ज्वारी ज्वारीचं पीठ मी ह्याला घालते हो आपण आंबिल करतोय ना ताकाची, आपली सफक त्या आंबिलला घाल अ ज्वारी पीठ
होय काय?
हो.
आम्ही नाही. तस ते त्याजी कडी करतोय कधी पण.
कधी पण आ घरात असलं म्हणजे आमच्यात काय जनावर वगैरे नाही सोडा आम्हाला विक कतच सगळं
हा हा ते आमचं कस असल्यामुळं होय काय? हा त्या कस घरगुती दुध असल्यामुळ दही ताक हे असतंय नय सारखं
हा हा हा बरोबर आहे की त्याच्यामुळ त्या
हा हा हा पनीर पण आम्ही घरातच लावतोय.
पनीर काय पनीर कस करताय मंग?
पनीर बघा घरात कसं लावतोय सांगू का? जर आपलं कोवळे दूध असतं कानाय कोवळ दूध असतंय म्हणजे मस् नुस्त तोच व्यायलेली असतेया महिन्या दोन महिन्यात तर ते लगेच नासतय मग त्याच्यामध्ये जर आपल्या घरला लिंबू अस तापत ठेवून कीं नाय लिंबू पिळायचं म ते नासतय मग त्याला एका कापडात कनय ओतून घ्यायचं आपण श्रीखंड कस ओतून घेतो कनय
हा
असं आणि म ते नितळायला ठेवायचं नितळलं की थोड्या वेळ कणय त्याच्यावर ओझं काहीतरी ठेवायचं
हा हा
ते वोझं ठेवलं कनाय त्याच्यावर मधे जरा फ्रीज ला लावायचं लगेच घट्ट होतय ते आपलं कसं विकतंच कधी पण पॅकिंग तेन केलेलं असतय नय. त्याच्यामुळे आम्ही घरातच पनीर अस असतय
मग ते असं आंबट नाय होणार.
नाही नाही नाही मग त्याच केमिकल, केमिकल पण मिळतय ते
ते वाजायचं काय?
कडू कडू कारले हो
कसलं, काय नाव असते त्या कॅमिकलचं?
असतेया वो
होय काय मेडिकलमधे मिळतय?
दुकानात मिळतय त्याच नाव आता ती बाटली आमच्यातली संपल्याया, आणली की मी तुम्हाला फोटो काढून पाठवतो.
हा चालते की चाल चालतय तरी करायला घेतल नवरा एक किल एक लिटर दूध घेतय का?
ह हो एक लिटर दीड लिटर लागतेयच आमच्यात कसं घरात जास्त माणसं असल्यामुळं कनय
हा
त्याच्यामुळे ते जास्त एक पण आणि दोन पण लिटर घेतोय
हा म्हणजे तरीच साधारण किती भरपूर तयार होते काय म्हणजे बाहेरच विकत आणण्यापेक्षा घरी केलेला परवडतय
असलं तर होतय. गाय च दूध कनय पातळ असतय त्यामुळे क ते होत नाही म्हणजे थोडं होतय
हा त्यात जास्त होणार नाही ना
त्याची पाटली आहे बघाली सगून आहे काय ह सायंथेटिक कुकिंग विनेगर म्हणून बघा त्याचं नाव
विनेगर का
हा
हा हा ह ह हा त्याच्यान वास येत नाही फक्त त्यात लिंबू नाही पिळायचा
हा हा हा हाय होय ते केलं
हा
हा हम्
असं होते काय
हा ते
मग पनीर च कसं हा
पनीर म ते घरात केले की आपलं पनीर मसाला
हा
काय काय घालतायसा?
तुम्ही काय घालताय म्हणजे मी आतलं हेच थोडे मसाले जरा घालतोय पनीर मी विकत बाहेरच आणतोय पॅकेट आणि आणल्यावरती जरा गार पाण्यात ठेवतोय आणि दोन कांदे एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि थोड्याश्या तेलात जरा तमालपत्र एक घालायच आपल्याला काय मसाले आवडतात ते जर आम्ही दालचन घालतोय लवंग का नाही घालत दालचिन तमालपत्र तेलात परतलं कि त्यात जरा कांदा आणि टोमॅटो पूर्ण मऊ होउस्तोवर परततोय, त्यातच मग जरा लसणाच्या ते एक पाच सहा कुड्या आणिया एक हो जरासा तुकडा आलं घालतोय, जराशी कोथी अ ध्या ते परतल नाही ते थंड करतोय ग, बारीक करून, ग नाही गॅस बंद करून, ते गार झाले की मग ते मिक्सरमध्येध्ये फिरवून घेतोय त्यात कोथिंबीर मिक्स करून भांड्यात घालून, त्याच्या आधी जरा पनीर कट करून तेलातन तळून काही घेत नाही मी थोडस अस खालुन गरम करून घेतोय पूर्ण अस ते कलर बदलूसपर्यंत काय तळत नाही. आमच्या घरात ते पांढर पांढर दिसाय लागते, ते रंग बदलले की पोरा नाही आवडत जा
नाही काय, म आम्ही पण कधी तिळ, जिरा जरा खोबर
खोबरं नाही घालायचं, पनीर च्या भाजीत.
नाही आमच्यात घालत्यात खोबरं, त्यान ते खडा मसाला घातल्यागत चरका मारतय म्हणत्यात.
नाही खोबरं नाहीतर घालायचं नसते म्हणतात पहा. मी पण म्हणूनच, मी पण सगळ्यात पहिल्यांदा ट्राय केलेलो - त्यावेळेला खोबर्याचच वाटण घातलेलं ला नॉनव्हेज मध्ये कस घालतोय ना तस खोबऱ्याचं वाटण घालून केलेलो, पण ते तसं करायचं नसते म्हंटले. आमच्या नंदुबाईच्या दोन नवीन सुना आहे त्या परवा नवीन लग्न झालेल्या. त्या पोरी म्हणताय की खोबर्याचं वाट तर नाही घालायचं
नाही काय? म आम्ही पण कस नॉनव्हेजला मसाला करतोय तसाच तो पण करतोय नाई आणि पनीर मसाला पॅकिंग मिळतय, ते मसाला तो घालतोय त्याच्यामध्ये
हा मी पण घाल ते तसंच पण तुम्ही असं करून बघा नुसतं अ बिना खोबऱ्याच खोबरं सोडून आपण बाकी सगळं घालतोयच की जिर तिळ ते आपलं असतेच की, फक्त खोबरं घालायच नाही आणि कांदा टोमॅटो क च जरा आधीच भाजून घ्यायचं चा चा
घ्यायचं काय हा हा
ती प्युरी झाली की मग मग ती तेलात परतायची. मग आपण त पनीर भाजून बाजून काढलेला असते ना
हम्म,
त्याच तेलातून अजून जर असतो कढईत तेल घालायचं आणि त्याततच परतायचा तेल सुटेपर्यंत. आणि जास्त पातळ नाही करायचा अशी ग्रेव्ही सारखीच घट्ट ठेवायची अशी रस - जरा रास असतेने भाजी तशी आणि मग काय चपाती संगा वर चालते. तुम्ही का असं वेगळं काय करताय का.
चपाती सोबत किंवा भाकरी सोबतच करतोय. हा होय पुरी सग चालत होय की, काय ते? कुर्मा आ कुर्मा मिक्स भाजी असत्या तेच ना?
बटाटा वटा
हा ते नाही ओ कधी केल्याला. हा
आपली मिक्स भाजी त्याला कुर्मा म्हणतात त्याला तेवढंच कुर्मा म्हणतात कुर्मा पुरी हॉटेलमध्ये आपण मागतोय ना तसं.
हा हा.
मिक्स भाजी असतात काही जरा काय मसाला घातात तेवढंच क आणि तेल जास्त घातल्यामुळे जर ते चमकत्या.
हा हा होते व ते हॉटेल मधले चवी लागते वो
हा ते मसाले ते घालतात आणि जर तेल जास्त घालतात ना ते चमक त्याला चांगलं वाटते
हा हा.
घरी पण आपण केले त्याच्या गोष्टी त्याच्यापेक्षा भारी होती भाजी.
होतंय काय?
होय, घर सगळ्या मिक्स भाज्याच की घालायच्या.
किव व्हय माळवत पिकतय म्हणजे जरा फ्रीज मध्ये ठेवायला लागतयच की, शेती जास्त इकड भाताचीच की
हा भात आहे ना म्हणजे असं फ्लावर, वांगी, फ्लावर, इकडं दोडका असलं काय नाही लावत काय?
हम् बटाटू, दोडका कसं घरगुती आपण खायापुरत करतोय आसचकी वेल कुठ तरी घातलं तर
म्हणजे शेती प्रामुख्यानं फक्त भात.
हा शेतीत तू भात आणि नाच ना तेच.
हा मग नाचण्याच भरपूर प्रकार करत आश्चीला तुम्ही नाचण्याचे पापड तीन घरची नाचणी असल्यावर
घरचे कस आम्ही नाचण्याची भाकरीच खातय आणि थोडं पित होय होय ते प्रोट ते ना आपल्या शुगर साठी चांगलं असतय
कशी करायची असत्या भाकरी माझ्या कड थोडं पीठ आहे म्हणजे मी एक किलो काय तर दळून आणल्यालो आंबील करायला आणि आता आंबील करून करून थोड पीट राहिले कशी भाकरी करायची आपली पांढरी ज्वारीच करतोय तशीच
खायची भारी कणी फक्त जरा गरम पाणी उत उतवली घ्यायच पण जुंधळ्याच्या भाकरीला घेतोय तशी
आणि मीठ टाका लागते का
का नाही पण चवीला टाकणार तुम्ही टाका व
होय काय करून बघते मी अर थोडं पिट शिल्लक राहिलेला
हा
करूया समजत तर ते करून बघते च भाकरीच हा ठेउ काय
हा हा